ऐक मीनीट हॅलो
हॅलो.
हॅलो! हॅलो
हा ताई येतोनां आवाज माझा. -
हो मम येतोय आवाज. -
हा येतोयं पणं तुमचं बॅकग्राउंड लां आवाज येतोय खूप. -
असला आवाज दोन मिनट. -
हम्मं हां गाणींच चालूं आहे वाटंत अह. -
हॅलोओ. -
हा हा बोला आता. -
हां येतों नां आंवाज हां
हा आंता येतों व्यवस्थित आ त्यांत. कायं आजं. - ते योगा आलेकी आहे, त्यांत योग. - रोजच
बरं असं निमित्तानं आपणं जास्तं करतों. -
अहा नाही जर तू चालू असत पण जरा आज. - ते चालूं आहे सासूबाईं घरांतले वगैरे बसलेतं आहे शेजारी. - करता येत. -
खरं म्हणजे कायं रोजचं ह्या गोष्टी केल्यां पाहिजे. - पणं होतं नाहीं माझ्यांकडून मी नेहमी म्हणते पणं कधीतरीच केलं जातं असं होतं. -
हां हां
जेंव्हा कोरोनाचा काळ होता नां तेंव्हा घरांमध्ये होतों. कंपल्सरी तरं तेंव्हा मंग आम्हीं. - करायला सुरुवात केली होती. मग तेव्हा अगदी कंटिन्यू सहा महिन्यात गेलं. - हम पणं नंतर मंग परत रुटीन मध्यें आलों. मंग परत ते संप. - आपल रोजचं रूटीग एवढं पॅक असतं नां. - हा तेचं एवढं पॅक असतं आपलं कि आपणं किती म्हटलं तरी तो वेळचं मिळतं नाहीं. - तर त्यां आपल्या लेडीजचे कामं म्हणजे अगदीं सकाळीं उठल्यापासून ते रात्री झोपे. - झोपे पर्यंत. -
तांस कामं करावं लागलंय असतं लेडीजला. - एवढं सगळं चाललं नाही म्हणजे असं. - नेऊन पणं कसं थोडंफार योगा केलाचं पाहिजे कारणं. - हा कारण कस शारीरिक थकवा पण जानवत असते आपल्याला हात. - तां नां वाजतंय दिवसभराच चिंता सगळंच वेगवेगळं हे चालूं असतंय त्यामुळें. - थोडां आरोग्यांसांठी चांगला आहे. योगां केल्याल. - त्यांना कसं योग. - दका कसं एकाग्रता पणं वाढते आपल्यां थोडंसं तणाव कमी होतेय. -
होव्. - आणि म्हणजे बरीेचसे आपले आरोग्याची सम - हा आरोग्याचे आपले प्रश्न पणं बरेचसे सुटतांत. त्यांच्यामुळे. -
होनां नांआं. -
उगीच वजन वाढ नं किंवा बाकीचे जे प्रॉब्लेम्स असतील बरेशे कमी होतात त्याच्यामुळे.
ह लहान मोठ्यापासून सगळ्यांनला गरज आहे थोडंसं
हां खरं आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे मो दींनी तो योगा डे चालू केला ना आजचा एकवीस जूनचा तो खूप चांगला उपक्रम सुरू केला त्यांनी खरंच. कि निदान त्यानिमित्ताने तरी त्या दिवशी तरी सगळीकडे केला जातो.
हो ना कारण अ
आणि आता कसं बऱ्याच शाळांमध्ये कॉलेजेस मध्ये पण आता ना कंपल्सरी म्हणजे हे योगाचे हे घेतले जातात तास घेतले जातात. कि मुलांना कळलं पाहिजे योगा नक्की काय असतो किंवा त्याचे काय उपयोग असतात कसा केला पाहिजे. जे म्हणजे स्पेशल योगाचे टीचर असतात ना त्यांना बोलावलं जात शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये. आणि त्यांच्याकडून मग ट्रेनिंग दिलं जातं मुलांना. त्याच्यामुळे ते खूप चांगलं आत्ता चालू झालेलं आहे खरंच. हॅलो हॅलो
हा बोला येतोय आवाज तुमचा?
हा हा हा ह हम्म त्याच्यामुळे म्हणजे मी आता बघते ना बऱ्याच शाळांमध्ये वगैरे तर ते तास दिसतात. ते योगाचे स्पेशल. म्हणजे मुलांना पण त्याची आता माहिती बरीचशी झालेली आहे की अरे हे खरंच महत्त्वाचं आहे.
म्हणजे आता आपल्या आपल्या याच्यामध्ये नाही पण दुसऱ्या देशांमध्ये आप योग सुट केलेला आहे.
हो
ते पण गेल्यांतर हा हॉस्पिटलनंतर डॉक् तर औषध गोळ्या लिहून देतात पण त्याचबरोबर तुम्ही व्यायाम करा हे पण सांग त्यात त्यांची एक असं लिस्ट बनवलेली असते. प्रिंटिंग हां प्रिंटिंग लिस्ट मध त्या- त्या आज आजारानुसार मग ते ते योग व्यायाम करायला
हम्म हम्म हम्म
एक झाय म्हणजे करायलाच पाहिजे. सध्या कसं खाण्या खाण्यामध्ये पण कसं भेसळ आहे ना.
हां
थोडं आणि योग नसलेल्या अं असं बघायचं लोकांमध्ये जास्त राग असतोय
ह
शांत नसतात ते लोकं योग योग करणारे लोकं कसं शांत असतात आणि योग न करणारे त्यांच असं नि यंत्रण नसतय रागावर त्यांना म्हणजे त्यांना गरज आहे ध्यान करायची मेडीटेशन थोडंफार तरी
बरोबर
हा योगामध्ये पण खूप खूप कसा आहे प्रकार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मुद्रा येते अम् अ... योग ध्यान ध्यान असतं त्याच्यामध्ये हा आसनं असतात प्राणायाम वेगवेगळे असतं म्हणजे आपल्या आपल्या शरीरानुसार वेगवेगळं त्याचं हे
हम्म बरोबर जसं येईल किंवा जे जमेल तसं करावं
आणि कसं वाढत्या वया आपल्या अ.. आपल्या स्वतः दहा मिनिट.. कारण कसं आपण स्वस्थ असल तरच बाकीच्या गोष्टी आहेत असं आहे
बरोबर ना घरातली स्त्री जर स्वस्थ असेल तर ती घरातलं सगळं करू शकते कारण तिच्यावर सगळं घर अवलंबून असतं
हा सगळ्या गोष्टी त्याच्या तिच्यावर म्हणजे त्याच्यासाठी असतं परत ताकद थोडीफार लागतीयच ध्यान धरणं करा आणि करण्यासारखे थोडसं असं जर ऑफिसची लोक असेल तर त्यांच्यासाठी ध्यान धरणं हे एक उपयोग आहे जसं ऑफिसमध्ये घरचं काम करून परत काम खूप असते त्याच्यामध्ये हे आयटी मध्ये करणाऱ्या.. जॉब करणाऱ्या महिलांसाठी ते तर आहेस कारण त्यांना खूप सारं टार्ग असतय ना हे एवढं करायचंच हम्म
आणि कंटिन्यू दिवसभर त्यांना ते कम्प्युटर समोर कामं करायची असतात ते स्ट्रेस येतो ते डोळे दुखतात त्याच्यामुळे मग त्यांना पण ते फार गरजेचं नसतं
हम्म हम्म हो हम्म कसं थोडसं जास्त नाही पण दहा मिनिट तरी आपल्यासाठी आपण काढावाच मला तर वाटतं असं
बरं
ह हम्
हम् हम्
बाकी तुमच्या इथं कसं चालू आहे करतात का योग वगैरे ध्यान धारणा थोडासा व्यायाम करायचा जरा
हा
नाही नाही असं योग ध्यान धारणा करतात का म्हटलं
ध्यान धारणा मग सांगते काय... असं कधीतरी खूप रेअरली होतं म्हणजे ते सकाळी उठलं ना की एवढी धावपळ असते तेव्हापासूनच ना की
हा
केला जात नाही हम्म दिवसभरच्या धावपळीतच भरपूर व्यायाम होऊन जातो खरं पण हे केलं पाहिजे स्पेशल व्यायाम प्राणायाम किंवा योगा केलाच पाहिजे
हा थोडसं फिरणं फिरणं वगैरे तर आपल्या कामामध्येच होऊन जातं की किचन मध्ये काम करा इकडं तिकडं हे घेऊन जा हे होऊन जातं थोडसं करायच बाकीचे असतात व्यायाम जरासं कपालभाती असतंय जर अनुलम विलम आहे आहे थोडस ओमचं गुंजन पण चालू असतं आ आम्ही आमच्या इथं चालू असतात थोडसं बरोबर करतात म्हणजे सगळ्यांसोबत, सगळ्यांना हा सगळ्यांना असं हो मी तर बळजबरीनं करायला, लावत असते लहान लेकरं कुठे ऐकतात. त्यांना वाटतं काहीतरी सांगती थोड्या कामाला पण त्यांच्या, त्यांच्या ह्याला कमी हाय तर
बरोबर हं हं आता बघा ना ते हास्य कलब असतात लेडीजचे स्पेशल किंवा अशे ग्रुप, ग्रुप तयार झालेले ना, आता ते लोकं पण करतात आता ह्या गोष्टी ते खूप चांगलं झालंय खरं, सगळे लेडीज असे एकत्र येऊन करतात. कारण कस आपण किती ठरवलं स्वतःच एकटाच होत नाही. घरामध्ये म्हणा किंवा काय म्हणजे असं आपण सगळ्यांमध्ये येतो ना, हा म सगळ्या एकत्र आल्यानंतर, अऍटलिस्ट त्यांच्या निमितताने केलं जात.
हम्म ह् हो ना हो मी पण बघत हे जाता येत आणि कस क्लासेस पण असतात. म्हणजे कस घरी होत नाही ना, आणि ह आपल, आपल्या मनावर कंट्रल नसत्या सोव्हता असतंय की रोज रोज रेग्युलर असं करायचंय करायचय मग त्याच क्षणी ना जसं होतं पैसे भरल्यात बाबा करावं लागतय जावं लागतय असं होतय कारण कृष्ण पैसाचा राहत तो ना तिथ.
त म ते.
हा आणि कसं तिथं क्लासेस मध्ये कसं अ असं होतय सगळ्यांच्याना मन प्रसन्न पण राहतय आपला सगळे बघून सगळ्यांचं करून. सगळ्यांचं बघून मग आणि काही काय म्हणजे अश्या स्पर्धा पण असते याला येतंय मग मला का येत नाही मग ते जरा
हम हम्म. च एकंदर तेच कि सगळ्यांनी केलं पाहिजे अगदी लहान बा मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्या पर्यंत सगळ्यांनी केल. चला आच्या निमित्ताने आपण ठरवूया की निदान ज दहा मिनट तरी सगळ्यांनी करूया असं योगा डेच्या निमित्ताने बघू आता पुढच्या योगा डे पर्यंत किती होतय आपल्या
नाही थोडस काढायचं कारण गरज आहे आपल्य कारण आपली तब्येत नीट आहे शसेत नीट आहे बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे व्यवस्थित
बरोबर बरोबर तेच आपली पूर्ण फॅमिली आपल्या डिपेंड आहे त्याच्यामुळे आपण
हा हो ना ठीक आहे चांगलं वाटलं. तुम्हाला बोलून हॅलो
हॅलो हा मला पण खूप छान वाटलं हो चला चला का आता तुम्ही पण करा योग मी पण करते
हा चालतय
ओके चालेल ठीक आहे बाय.